हॅलो हा आवाज येतोय.
येतोय येतोय. बोला कि काय चाललंय.
काय चालायचं काय नाही. आता काम वगैरे झालंत सगळी आवरून बसायच आता. हा हा तच
मी पण बसलेले कामा आवरूनच झोपणार होते. त म्हणल फोन तरी करावा तुम्ही काय करत. नाही काय नाही. आज कसं काय केला खरं कशी आठवण आली.
करूया म्हंटलं काय करताय बघूया तुम्ही पण
या ना इकड आपण जाऊया फिरायला असं पण पावसाळा काय चालू नाहीे अजून उन्हाळाच आहे. कुठ तरी जाऊन येऊया ना वॉटर पार्क ला वगैरे आमच्या इथे भरपूर वॉटर पार्क आहेत.
हा येऊया की.
आणि खूप छान आहेत अ रेट पण कमी आहेत आणि भरपूर नाश्ता वगैरे असत त जेवण असत. खूप सुंदर असत आणखी आमच्या इथं ना. अ
म्हणजे आता उन्हाळ्यात. म्हणजे कसं पाऊस नसल्यामुळे म्हणजे भरपूर वॉटर पार्कवाल्यांचा भरपूर म्हणजे. बिझनेस झाला असणार.
भरपूर. सगळी लोकं वॉटर पार्कलाच जात होते तस.
हो म्हणजे गरमी पण जास्त आहे ना तेवढी.
होय कडक उन्हाळा असल्यामुळे सगळे तिकडच जात होते आणि कसं सगळी सोय वगैरे असायची. गेल्यानंतर नाश्ता असायचा, जेवण असायच. स्विमिंग पाहिजे ते असायचं ना त्याच्यामुळे ते तिकडच जायचे सगळे.
होय, होय म्हणजे आता जास्त करून म्हणजे वॉटर पार्क झाल्यात पहिला एवढ. होत.
नव्हतेच ना पहिल्यांदा कडक उन्हाळा पण नव्हता ना या वर्षी उन्हाळा कसा आहे तसा होता का? उन्हाळा आठवतोय का आपल्याला सांगा आपण कधी असा उन्हाळा अनुभवलाय.
नाहीच नाहीच कधीच नाही पहिल्यांदा म्हणजे आयुष्यामध्ये असा उन्हाळ बघाय. बघतोय मी.
होय की नाही पहिल्यांदाच उन्हाळा बघायला मिळाला आठ सात सात वाज तरीवढं होऊन असते आठ वाजले तरीवढं होऊन असते संध्याकाळी सात साडेसात पर्यंत म्हणजे असं. उन्हाळा म्हणजे दिवसच असते वाटत पण नाही आणि हवेत किती गरम हे गरमी जाणवते
हो
थंड असं काही वाटतच नाही
आणि किती किती पण वाजले ते गरमी हायच
होय
सकाळी किती लवकर सात ला म्हणजे गरमी चालूच असते एवढं पण
होय होय भयानक अवस्था आहे ह्या वर्षी
म्हणजे सगळे म्हणजे टेन्शन मध्ये आहेत आता शेती वगैरे कशी करणार पाऊस नसले तर
हा आणखी आपल्याला एवढं टेन्शन आहे शेतकरी लोकांना किती टेन्शन असेल ना
आमच्या इकड काय झालं माहितय त्यांनी म्हणजे सगळं भात वगैरे पेरले पण आता पाणीच नाही त्याच्यामुळे सगळी टेन्शन मध्ये सगळं म्हणजे बी बियाणं सगळं विकत घेत- -ल त्याच पैशे वगैरे सगळं अंगावरच बसतयं. हॅलो हॅलो सगळं अंगावर बसतेय.